हा बोला की हो हो येतो येतो
हा
हम्म काय करायलाच काय ना बघा बसले होते.
हा
म आता संध्याकाळची वेळ आहे त्यामुळ जरा दारात वगैरे असतो ना आम्ही आमची सगळी घरातली वगैरे आम्ही दारात त्यामुळ बसले होते. हम् तर मग काय आणि नवीन
हा मी यासाठी फोन केलता की मला तुम्हाला शैक्षणिक जीवनाबद्दल माहि ती सांगायची हुती.
हा हा हा.
अ श शैक्षणिक जीवन म्हणजे काय असतं की सुंदर आणि पाया रचणारा काळ असतो तो. कारण शैक्षणिक जीवन म्हणजे मुलाला घडवणं गरजेचं असतं त्या काळामध्ये.
होय.
आणि शैक्षणिक जीवन म्हणजे पुस्तकातलं ज्ञान नव्हे तर बाहेरील जगातील देखील ज्ञान आपल्या मुलांना देणे गरजेचे असते.
हम्म.
आणि हम्म, अ त्या व्यक्तीच्या बौद्धिक किंवा मानसिक विकासाचा पाया असते.
हा.
यामध्ये वाचन, लेखन, गणित यासारख्या अ विविविध अ म्हजे गोष्टींबद्दल आप पण आपल्या मुलांना माहिती देतो.
हम्म.
त्याबद्दल आपण शिकवतो.
बरं.
आणि आपण त्या मुलांना समस्या सोडवण्याचे कौशल्य दे तो.
हा.
आणि शिस्त गरजेचे असते मुलांना आत्ताच शिस्त लावली तर मग पुढं मुलां च करियर वगैरे सगळं व्यवस्थित होतं. शाळा हा शाळा आणि मविद्यालयात आपन पाय म्हणजे जास्त करून शाळा आणि महाविद्यालयामध्ये आपण नियम जास्त असता.
मेम आणि त्यावेेळेसच आपला पाया भक्कम होतोय.
हा वेळेचे नियोजन नियमित आणि शिस ता निर्माण करणे.
हम्म.
आणि शिक्षक आणि वर्गमित्रांसोबतच्या संवादातून आदर सत सहकार्य मैत्री सामा जीक जबाबदारी यासारख्या नवीन म्हणजे मुलांमध्ये हे रुजतात मूल्य रुजतात.
हा.
आणि अभ्यासा व्यतिरिक्त खेळ
हम्म.
कला आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये किंवा अ म्हणजे ते आहे तेन रांगोळी
हम्म.
वेगवेगळे जे हे असतात
हम्म हम्म हम्म हा हा हा.
त्या ह्याच्यामध्ये पण मुलांना आपल्या मुलांचा अह आत्मविश्वास वाढवायला म्हणजे गरजेचा असतो.
होय काय हा हा हा.
म्हणजे नृत्यांगण म्हणजे डान्स, सांगिकिक भाव ना शिकवण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. शिक्षण हे गरजेचे असते सगळ्यांना.
हम्म हम्म बरं.
शै शैक्षणिक जीवन हे भविष्यातील करिअरची दिशा ठरवते.
हा.
म्हणजे मुलांचा पाया तिथेच पहिला निर्माण हो तो ना हा. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्याचा उच्च शि क्षण घेणे आणि स्वावलंबी बनवण्यासाठी पूर्ण तयारी याचा काळ असत तो.
बर.
शैक्षणिक जीवन म्हणजे केवळ परीक्षा आणि गुण मिळणे नव्हे तर ती एक अशी प्रक्रिया आहे जी माणसाला एक सुसंस्कृत जबाबदार आणि समक्ष नागरिक बनवते.
हा हा हा.
आपणच मुलांना घडवू शकतो हो, आपण किंवा शिक्षक आणि ह्या गोष्टीची जबाबदारी आपल्या मुलांना देणे गरजेचे असते.
हा.
आणि आयुष्यभर पूर्ण अनुभवाचा आणि आठवणींचा अमूल्य ठेवा गरजेचा असतो.
होय.
शिक्षण हे मुलांसाठी खूप खूप म्हणजे खूप गरजेचे असते आत्ताच्या काळात तरी खूप गरजेचे आहे शिक्षण, शिक्षण नाही हा शिक्षण नाही तर काहीच नाही ना, हा.
करी परत क करियर जे म्हणजेे सेट आहे ते पूर्ण शिक्षणावर अवलंबून आहे.
हा पण आत्ताची पिढी आत्ताची पिढी काय करते ती म शि क्षण म्हणजे शाळा सोडून मोबाईल घेऊन बसणं.
हा हा.
अशा ह्याच्यामध्ये लागले
खर आता विश कस आहे माहितय ती जातात कळ शाळेला म्हणजे जायचं म्हणजे जायचं म्हणून आताचे मुलं चाललेली आहेत. पण त्यांना जेव्हा करिअर ची वेळ येईल तेव्हा ते आपोआप पटते हो ना.
हा होय जे पाल लकांनी आत्ता पासूनच मुलांच्या हातात मोबाईल देणं
हम
हे बंद करायला पाहिजे मुलांना.
होय, होय.
मग त्यांना शिक्षणाची जबाबदारी जाणून देणं, शिक्षण किती आपल्या आयुष्यात महत्वाचं आहे. हे जाणून देणं खूप गरजेचं असतं. कसं शिक्षण आहे तर सर्व काही आहे.
होय, होय, होय.
तुम्हाला काय वाटतं शिक्षणाबद्दल? शिक्ष शैक्षणिक जीवनाबद्दल?
तरे मी म्हणाय गेलं तर पर्सनली मी सांगायचा म्हणजे प्रयत्न करीन कारण
हां
जेव्हा आपण, आपण काय पहिली जेव्हा पहिलीच जातोय. तेव्हा आपल्याला काय वाटतोया? हां, आता इथून म्हणजे मीच जाईन शाळेत अ म्हणजे ए आपण अकरा ते आपली शाळा कशी असतीया, अकरा ते पाच. तर ह्या वेळेत मी काय करीन? जेवीन अभ्यास करीन, आणि घरी येईन, आणि घरी इथं आल्यानंतर मी खेळण, बाहेर जाईन, हे म्हणजे आपल्या माइंड मध्ये सेट झालेलं असतं. पहिली गोष्ट शिक्षणाबद्दलची, तर मला काय वाटते तर हे म जेव्हा आपल्याला हे आपल्याला पहिली, दुसरी, तिसरी चौथीपर्यंत काही नॉलेज नसतं.
तर तिथून पुढची, जी म्हणजे पालकांनी सतत त्यांच्या डोक्यामध्ये हे घालाय पाहिजे, कि शिक्षण काय मह त्त्वाचं आहे पुढं शिक्षणाची म्हणजे वाटचाल कशी असणार आहे. त्याचे अडथळे पुढे कसे येतील.
हां
तर याबद्दल म्हणजे मला असं वाट त की शिक्षक आणि ते त्या पहिली पाासूनच त्याच्या मनामध्ये जे भरवल तर ते दहावी पर्यंत तो लक्षात ठेवेल असं मला तरी वाटते.
आणि मुलांना शिक्षणाची अ माहिती देणं खूप गरजेचं असतं आयुष्यामध्ये आणि त्यांची हं आणि त्यांच्या आयुष्यात जबाबदाऱ्या पण
हम्म
असतात. त्या पण जाणवून देणं पालकांची जबाबदारी असते.
होय, होय. तर खरंच! म्हणजे शिक्षणाबद्दल काहीतरी बोलायला गेलं, बोलायला गेलं तर शिक क्षण हे म्हणजे एवढं महत्वाचं आहे की, ते त्याच्यावर आपलं कस सगळं म्हणजे सगळं अवलंबून आहे आयुष्य. त्यामुळे जीवनाला काही अर्थ नाही. असं म्हणता म्हणजे असं म्हणण्यात काही हरकत नाही.
हां
तर शिक्षणाबद्दल काय पहिली गोष्ट, जी आता मी काय बोलली? दहावीत जरी आपण गेलो तरी आपण असं म्हणतोय, जे टाईम जे आपण पहिलीपासून करत आलेल असतोय ते सुद्धा आपण दहावीत करण्याचा प्रयत्न करतोय. पण ज्यावेळेस फटका कधी बसतोय. ज्यावेळेस आपल्या हातात तापला रिझल्ट येईल.
हम्म.
त्यावेळी शिक्षणाचं महत्त्व काय आहे. हे आपल्याला पटते पर त्यावेळी येऊन काय त्याचा काही उपयोग नाहीये.
होय.
ते आत्ताच्या पिढीला म्हणजे कळत नाही. तर ते मी पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न मला म्हणजे आताच्या विद्यार्थ्यांना ते पटवून द्यायचा प्रयत्न शिक्षकनी शिक्षक बर पोर म्हणजे शिकवण्याचा प्रयत्न करतात ते शिकतात पण पण जेव्हा घरचे घरा घरची यायची वेळ होते तेव्हा ते सगळं विसरून जातात असं मला वाटते आता.
हो म्हणजे बौद्धिक क्षमता मुलांची खूप कमी आहे.
कमी आहे. त्यामुळे कारण मोबाईलची दुनिया आहे.
हा.
सतत मोबाईल मध्ये अस बसण आ आता मोबाईल नसेल. तर टी व्ही मध्ये कार्टून्स वगैरे बघणं. मग त्या का
जे त्यांच एक तीन चार या ठरलेलेच आहे. मोबाईल झालं तर टीव्ही टीव्ही झालं तर मोबाईल. आणि जास्त करून आणि जास्त करून मूल लहान- लहान बाहेर खेळायला पण बघत नाहीेत नाहीतर अगोदर खेळ खूप हो
कुठं पण बघायला गेलं तर ते दिसत नाही. खेळ तुम्हाला खेळतील गावात मुलं.
ते पुरेपूर नष्ट केलं झालेलं आहे.
हा त्यामुळ मुलांची मानसिक स्थिती परत आजार वाढत चालल्यात.
हां.
त्यांची बौद्धिक क्षमता कमी चालल्या शिक्षणाची आवड कमी होत चालल्या खेळण्याबद्दलची आवड कमी होत चालल्या.
होय.
मोबाईलच आयुष्य झालंय त्यांचं.
हा होय- होय. हे तर आता खरच झालंय असं आणि आणि हे मुलं विसरून गेल्यात की शिक्षण पण काहीतरी म्हणजे शिक्षणाचं काही महत्त्व आहे. हे त्यांना अजून पटलेलंच नाही.
होय.
तरी ते आपण त्यांना खेळांमध्ये गुंतून ठेवून त्यात जेवढा टाइम टेबल त्यांना करून देऊन त्या टाइमला अशी त्यांना बंधने लावल्यानंतरच ती शिकतील आणि नंत तर त्यांचं करिअर त्याबद्दल सेट होईल. अशा म्हणजे एवढं पण ब नसावी ती मुलं ते कंठाळून जातील असं
त्यांच्याच आवडीनिवडीनुसार सर्व गोष्टी करून त्यांना देऊन त्यांना चांगलं गोष्टी शिकवाव्या आणि शिक्षणा बर महत्त्व पटून द्यावं.
हो ह जे प्रत्येक शैक्षणिक जीवन हे जास्त करून महत्वाचं असत आणि थँक्यू तुम्ही माझ शांतपणे बोलून बोल आईकून आईकुण घेतला नम्र पने ऐकून घेतला.
हा. चालेल.
तुम्ही पण मला थोडीफार माहिती सांगितली. त्याबद्दल खरंच थँक्यू.
हा ओके. वेलकम.
हा परत फोन करेन मी तुम्हाला. हा.